हॅलो
हॅलो
हॅलो
कोणं बोलतं
हॅलो
हॅलो सुंमयां हां बोलां हां आंता ऐकूं यांय लागले बघां छान ऐकूं यांयला लागले
हां हां हां हां
कायं चालंय तुमचं आम्हीं घरी आहोत जरां वाऱ्यांला बसलोय बघां बाहेर जेवणं आंता झालं आंता वाऱ्यांला बसलंय तुम्हीं हॅलो तुम्हीचं हां
आम्हीं कांहीं नाहीं आम्हीं पणं बसलोय
होयं हां हां हां गांर वारं पणं छान आलं आहे कांहीं पाऊस नाहीं कायं नाहीं
हां हंम हम्मं
कधीं आंता पाऊस येतोय कायं माहीत
पणं अं
हो आंणखी कायं चाललंय तुमचं जेवणं झालं बघां जेवणं झालेय तेचं आंता उघडांयला म्हणूंन गरमं गांर वाऱ्यांत बसलो आहे
हां हां ठीक आहे आंणखीन कायं मंग विशेष डिश
काही नाहीई विशेष, निवांत हाय.
अच्छा! अच्छा!
तुम्ही काय केलंय जेवण बनवलाय?
आम्ही ना, आम्ही अजून जेवलो नाही.
हा.
पण मी आयडिया अनुसार ते काय केलंय ते. अ वांगी केले आहेत, बटाट्याची भाजी केली आहे.
हम्, अरे वाह! वांगीची भाजे हा.
हम्.
हा.
आणखीन काय करताय मग? तुम्ही काय बनवलात जेवणामध्ये?
मी जेवणामध्ये आज चिकन बनवलं आहे.
अरे वाह!
हम् चिकन रस्सा, सुक् का चिकन, - रसा, फोडणीचा भात, चपाती.
अच्छा! अच्छा! आज काय स्पेशल आहे का?
तुम्ही काय खात नाही तुम्हाला आवडत नाही ना.
हो.
हा. स्पेशल म्हणजे आमच्यात आज पाहूने येणार होते म्हणून जेवण केले होते.
अच्छा!
हम्म.
काय म्हणताय मग?
पाहुणे येऊन जेऊन गेलेत. हम्म मग आत्ता? पाहुणे येऊन जिऊन गेलेत.
हा हा.
हा. जेवन गेलेत? नाही अजून आता वाऱ्याला बसलं जेवण झालं. वार्याला बसले निवत, हम्म.
हा हा.
आणखीन काय?
आणखीन काय, काय चाललंय बाबा.
आता तुम्ही काय शिकताय पुढं?
आम्ही होय, आम्ही एमपीएस सी करतोय.
होय छान आहे की, अगदी छान.
मी ब्लुटूथ घालते.
हम्.
तो पर्यंत बोला.
बोलते ना, बोल हम्म.
आपण काय करूया आपण डिस्कशन करूया काय?
हा.
हा.
हां.
णि
ते त्या
कशाबद्दल?
मी ना एक टॉपिक घेते.
हा.
त्यावर पण डिस्कशन करूया.
ठीक हाय चालेल. ओके.
हा.
हम्.
आता आपण नदी घेऊया तापी नदी ह.
हम्म.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे तापी नदी हम्.
हम.
तिचा उगम यम पी मध्य प्रदेशमध्ये महादेव रांगेत ह बैतूल जिल्ह्यामध्ये मुल ताई येती झालेला हाय.
हम्म, ओके.
हां हम. हुं हुं म्हणू नका रिस्पॉन्स द्या. ओके.
ओके.
हॅलो.
हा बोला ना. हां बोला ना?
हां आ. तर सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे ती तापी नदी.
हम्, हा.
सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे.
हम्म.
आणी ती ब तिचा प्रवाच अमरावती पासून जळगाव पर्यंत जळगाव पासून धुळेपर्यन त्यानं धुळेपसून नंदुरबार पर्यंत होतोय.
हां ठीक हाय, होय.
ची एकूळ हो. त्याची एकूण लांबी सातशे चोवीस किलोमीटर राय. आणी ते आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ किलोमीटर वाहते.
हम्म.
ओके हां.
ओके.
हम. तर महाराष्ट्रातून ती दोन वेळा जाते..... एम पी तून दोन वेळा जाते... आणि गुजरातमध्ये जाते. हम्म... म्हणजे एकूण... तीन राज्यातून जाते ती.
ओके.
अमरावती मध्ये... एकोणपन्नास किलोमीटर
हु.
वाहते ती. हम्म
हां.
आणी जळगाव, धुळे आणि नंदुरबार ते एकशे एकोणसत्तर किलोमीटर... एक... अच्छा... एकशे एकोणसाठ किलोमीटर वाहती. हम्म... महाराष्ट्रामध्ये तिचा प्रवास
हु... हु.
आणी जर टक्केवारी हो.
हम्म.
आता तापी नदी... पश्चिम वाहिन्या असल्यामुळे... तिच्या उत्तरेकडे... उजवी बाजू होणार. आणी दक्षिणेकडे डावी बाजू होणार.
हम्म... हो. हो.
तिचा प्रवास मुलताही... बैतूल... मध्य प्रदेशातून चालू होतो ना?
हम्म.
मग तिच्या उजव्या... उजवीकडील नद्या
हम्म... हा बोला ना
तुमचा रिस्पॉन्स द्या ना
हा... ओके म्हंटले ना... हा... ओके ओके... बरोबर.
हम्म.
हा.
तिचा... उजवीकडील नद्या आता आपण पाहूया. आणि डाव्या तीरातील नद्या पाहूया.
हा... बोला ना, हा ओके.
उपनद्या आणि उगम... ओके... कासलगाव येथे दे.
ओक्के.
आणि... नद्या पहिलं आपण त्याचे खोरे बघूया
हा. बोला.
नई उपनदयाच बघूया, काळस गाव ये... हम्म. कायरागाव येथे... सुळी नदी... अं... मिळते. उगम बगा तिचा... गुंडापानी येथे.. शूळ नदी ए. लंगडा आबा इथं... आणीर ए
हं.
उजव्या तीराच्या नद्या मालुन, एम पी मध्ये अरुणावती नदी येऊन मिळते. मोखणीमध्ये गोमाई
ओके.
पुढे, हा. पुढे अंजना आणि वैराखाडी.
ओके.
या झाल्या, उजव्या तिराच्या नद्या.
ओके.
तर दक्ष - दक्षिणेकडे येतात त्या, डाव्या तिराच्या नद्या.
एक मिनिट. किती वेळ झालाय, बघा. हा.
हो, बघितलं आहे मी. अजून आहे. एक मिनिट शिल्लक आहे.
हा.
मग, मेळघाट - आग्रा येथे पूर्णा नदी. अजिंठा और येथे वा वागूर नदी. सुरमानाशी येतेे गिरणा नदी.
ओके.
पिंपळनेर - धुरे, पिंपळनेर - धुरे येथे पांजरा नदी.
ओके.
कोंडाईबारी- नवापूर येथे, बुराई नदी.
ओके.
आणि आता आपण, काय बघणार ते संगम स्थळ बघूया.
ओके. ओके.
ते तिथं, संगमस्थळ झालाय. पूर ब
ते पोरांना
शहादा हे उजवीकडील आहेत. आणि बाळापूर बाळापूर, अकोला, दर्यापूर भुसावळ, जळगाव मालेगाव, धुळे, शिंदखेडा
हा.
अशे आहेत. आणि धरणे बघूया, आपण.
हा, ओके.
हतनूर. हतनूर. अने अरबन, सुसरी, काकराबाद
ओके. वेळ बघा हा ताई. नाहीतर, वेळ निघून जायची.
हो, हो, दहा मी
ह.